हा, बोला सर बोला सर.
हम्म, बोला बोला.
ते दहा मिनिटांनी कॉल कट करावा लागतो तिथून मग परत केला.
अच्छ अच्छा अच्छा ओके बोला ना.
तर माझा तरी असा अनुभव आहे की, देवाची इच्छा असल्याशिवाय दर्शन मिळत नाही.
असं भरपूर लोकांच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे. कि, देवाची इच्छा असेल तरच बोलवण बोलवलं जातं. नाहीतर नाही बोलवलं जात.
हम्म,
असं असतं का कितपत खरं वाटतं तुम्हाला ते.
हम्म हम्म, ह अजून एक अनुभव सांगते मी नववीला होते. आणि अ रक्ष म्हणजे. आपल्या इकडे ते भंडारा वगैरे असतो बघा देवाचा श्रावण महिन्यात. ते पाच हे पाळतात मंगळवार वगैरे पाळतात की, त्या दिवशी. शेतात काहीच काम नाही करत मोडा म्हणतात त्याला आमच्या एक. इकडे मोड म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात नाही सांगू शकत तुम्ही तर ते. पाचव्या मोढ्याला ना हे असतो भंडारा असतो मोठा देवीचा.
हम्म.
मग ते मिरवनुक पालखी वगैरे असते त्या पालखीच्या पुढे द ''--'' दंडवत घेतात बायका जी सगळे. जे काय असेल ते आणि ती पालखी. मिरवून झाली की, मग जेवण असतं कीर्तन वगैरे ठेवतात गावात. लोक त्यास निमित्त. आणि मला गा म्हणजे पप्पा गावाला जाणार होते. नेमकी सुट्टी होती मला. म्हणून म्हटले चल तू येते का ठीक आहे म्हंटलं आम्ही दोघंजण गावी गेलो. त आम्हाला आळंदीवरन जावं लागत आळंदीला लोक. लोक दर्शनाला कुठून कुठून येतात. खूप लांबन येतात पूर्ण महाराष्ट्रभरातन लोक. लोक दर्शनाला येतात मी वडिलांना म्हटल. कि पप्पा मी कधी मंदिरात गेलेली नाहीये. एक दिवशी एक. एकदा गेले होते म्हणजे मंदिरामध्ये आतमध्ये पण आतमध्ये पण नाही जाता आलं मला. मला दर्शन नाही भेटलेलं आतापर्यंत तर माझे वडील म्हटले. हे बघ इथे मंदिर आहे कळसाचं दर्शन भेटतय ना पाया पड. चल म्हणजे मी आपण नाही थांबवू शकत आता.
हम हा,
त्याच्यानंतर पण माझ्या लग्नाच्या आधी. आम्ही नैवेद्य घेऊन देवी ते निघोजलं कुंडा कुंडावरती गेलो होतो. तेच रांजण खळगे जे सांगितले तिथे तर तेव्हाही तसच खूप अ''--'' नैवेद्य तर आता इथे बायका जेवायच्या आधी घा दाखवायचा हाय. घाई होती तसच ना रांजणगाव ला दर्शन घेतलं.
हम्म हम्म,
ना तिथं आळंदीत घेतलं. आणि आम्ही पुढे गेलो.
हा हा हा
तर माऊलींचं दर्शन मी माझ्या लग्नाच्या दिवशी घेतलं
हम्म ह
लग्न माझं झालं तेवीसाव्या वर्षी बावीसाव्या, तेविसाव्या वर्षी तोपर्यंत मी पंधरा मी पंधरा ते वीस मिनिटावरती आळंदी माझ्या घरापासून
हम्म हम्म हम्म
मला दर्शन मिळालं नव्हतं. आणि त्याही नंतर जाणच नाही. गे हो म्हणजे शेजारून गेले मंदिरा शेजारून मी गेले पण तरी पप्पा थांबले नाहीत आणि अ त्याच्या आधी पण एकदा असं झालं होतं लग्नाच्या आधी, माझ्या चुलत भावाचं लग्न होतं म्हणून चाललो होतो, रांजणगावच्या गणपतीच मंदिर जे आहे तिथे थांबलो आम्ही चहा प्यायला
हम्म
पण एवढा सकाळ सकाळ नको म्हणे आपण येताना दर्शन घेऊ
हा ना हे सगळे तुमच्या मनाच्या गोष्टी
नाही नाही पण एकदा अनुभव एकदा मनाचे खेळयत, दुस दुसऱ्यांदायत
हम्, नाही न पण ते देवा देवाने तर तुमच्यासाठी दारं बंद केलेली नाहि ना? देवाने तर दारं तुमच्यासाठी उघडीच ठेवलेलीय ना? हा मं हे तुमच्या मनात
म्हणजे देवा देवाच्या दारात आपण गेलोय
हम्म
पण तिथपर्यंत गाभाऱ्यातही जाऊन जर तु म्हणजे दर्शन मिळत नाहीये तर काय म्हणणार तूम्ही? गाभाऱ्यात जाऊन तुम्हाला दर्शन नाही झालेलं
गाभाऱ्यात गेल्यावर दर्शन का नाय होणार?
नाही झालेलं मला
म्हणजे माउलींची मूर्ती दिसलीच नाही का तुम्हाला?
नाही माउलींच्या इथं नाही, माऊलीं त्या मंदिरात तर मी लग्नानंतरच गेले होते. तो
मग कुठे तुम्हाला गाभऱ्यात गेलं तरी दर्शन नाय झालं?
तुळजापूरला
तुळजापूरला? मग गाभाऱ्यात तुम्ही गेले तेव्हा देवीची मूर्तीच नाय दिसली का तुम्हाला?
गर्दी पण खूप होती आणि ते म्हणजे नाही दिसली तेच म्हणतीये मी
मं ते गर्दीमुळे दिसली नाही? का मूर्तीच नव्हती गाभऱ्यात?
मूर्ती होती ना गाभाऱ्यात ती का नाय दिसली ते नाही मला माहिती पण त्याच्यानंतर जेव्हा मी आत्ता रिसेंटमध्ये गेले होते अं आं समथिंग दोन हजार अठरा मधे
हम्म
तेव्हा दहा मिनटं मी गाभाऱ्यात देवीसमोर उभं राहून दर्शन घेतलं, अगदी डोळे भरून डोळे भरून बघणं म्हणतो ना आपण तसं
हम् हम्म हम् हम्म
पण हे मला अनुभव आहेत की, नाही देवाची इच्छा असेल तरच आप आपल्याला दर्शन होतं
नाय मी त्याच्या विरुद्धय अं मी त्याच्या विरुद्ध, कारण काय माहितीये का? हे देवाचं दर्शन हे पूर्णतः आपल्या मना मनावरच्या कंट्रोलवरय सगळं, म्हणजे तुम्ही जेव्हा मनातनं ठरवता नाय मला देवाचं दर्शनच घ्यायचचय, मग तुम्हाला ते कुठल्याही परिस्थितीत दर्शन मिळणारच. कारण ज जसं पांडुरंग स्वतःच मंदिरात त म न भायेर येऊन त्यांनी अं विटेवर उभा राहून त्याला दर्शन दिलं का नाय? तो आई वडिलांची सेवा करत होता, हम् मग दिलं का नाय? मग असं थोडी आहे ना कि अ देवाची इच्छा किंवा माझी इच्छा नव्हती? आणि एवढं करून सुद्धा संत गोरा कुंभारांनी चिखल तुडून पांडुरंगाला आव्हान करून मं पांडुरंगाला बोलावलंय हे कोन कोनाच्या ह्यानी झालं सक्सेस? त्याच्या मनात होतं ना? त्यांच्या मनात भक्ती होती ना तेवढी म्हणून तर देव आले का नाय?
हो मग कदाचित तेव्हा माझी म्हणजे माझी जी इच्छाय, ती कमी पडली असेल ल असही म्हणू शकतो आपण
जरायठो मग मी तुम्हाला तेच सांगतोय ह्या सगळ्या आपल्या मनावरच्या कंट्रोलच्या गोष्टीयत ह्या तुम्ही जर मनात ठरवलं आपण म्हणतो क नाय प्रयत्नार्थी परमेश्वर बरोबर क नाय हे म्हणता तुम्ही?
पण कसंय, जाऊ द्यात ते ना म्हणजे प्रत्येकाची विचारसरणी म्हणा किंवा श्रद्धेचा विषय असतो तो, श्रद्धा वेगळी असते विचारसरणी वेगळी असते, असं होत‌
आणि नाय नाय पण तुम्ही तुम्ही जसं बोलता ना की देवाची इ च्छा ना देवाची इच्छा सगळ्यांनाय दर्शन द्यायची सगळ्यांना फक्त तुमच्या मनामध्ये काय चाललंय ना त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात, लक्षात घ्या
हम् हं
च्या मनात जर म म्हंटलं ना नाही रे आज कंटाळा आलाय तर तुम्हाला देवळात जाता येणार नाय तुम्ही जर म्हटले तुम्ही काय काय लोकं अशीयत की देवळाच्या बाहेर उभं राहतात ते गर्दी बघून आता माझंच उदाहरण सांगतो देव आता मी कधी कधी जेजुरीला जातो जेजुरीला मी ती गर्दीची म्हणजे जी लाईन बघतो ना ती गर्दीची लोक तास तास चार चार तास थांबतात ती बघून मी माझी मनातली इ्छाच होती देवाचं दर्शन म्हणजे इच्छाच मरून जाती की देवाचं दर्शन घ्यायची मी लांबूनच देवाला नमस्क् स्कार करतो मग
आता तुम्ही असं म्हणता सर की तुम्ही तुम्हाला गर्दी बघूनच इच्छा होत नाय हे अ वारीला जी लोकं जातात ती दोन दोन दिवस उभी अस तात्र दर्शनासाठी
ना आपल्या इच्छाच्या मनाच्या गोष्टीवर सगळ्या डिफेंडय ना गोष्टी? आपल्या मनावरय ना त्या? आता त्या मनामध्ये जर ठरवलंच मला वारीच करायची मी त्या गर्दीचा कशाला विचार करेल आता मी जर मनात ठरवलंच नाही मला एवढी लाईन पार करून दर्शनच घ्यायचंय? घेणारच मी
ह
तेच मी तुम्हाला सांगण्याचा दृष्टिकोन तोच ये, की सगळ्या गोष्टी ह्या मनावर डिपेंड करतात.
तुम्ही अस असं म्हणू शकत नाही की, देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा प्रत्येक वेळी असते की तुम्ही त्याला दर्शन द्यावे. असं काही नाहीये. फक्त क कसं आहे की तुमच्या मनावरच त्या सगळ्या गोष्टी आहेत. हो हम्म आणि कसं ये माहितीये का? आता आपण जुन्या गोष्टी जर तुम्ही माहितीच असेन तुम्हाला. अं
हम्म.
जुन्या गोष्टी तुम्हाला माहितीच असेल ना, हे संतांच्या गोष्टी संत तुकाराम महाराज संत त ज्ञानेश्वर महाराज गोरा कुंभार, गाडगे महाराज यांनी काय केलं?
यांना हे कुठं देवळामध्ये जात होते? कुठल्या देवाला ते दर्शन देत होते. आता एक अभंग पणये, देव देव्हाऱ्यात नाही. देव नाही देवालइ, देव अं सोडून देईल अशी कोणाची इच्छा आहे नाय कां असं, चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई हा तो अभ्यंग ये, मग आपण विचार करतोच ना की देव देव आपल्या द आपल्याला कधी पण दर्शन द्यायला तयार असतो. फक्त आपली मनात इच्छा पाहिजे, त्याचं दर्शन घेण्याची हो की नाही?
असू शकतो.
हम्म असू शकत नाय, असंच असतं हं ह असंच. चला जाऊद्यात, काय हरकत नाहीये. तुम तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार कर मी माझ्या पद्धतीने वि
नाही तेच प्रत्येकाची विचारसरणी, श्रद्धा वेगवेगळी असते. आणि आपण आपले विचार कोणाला अं नाही हे करू शकत, फोर्स नाही करू शकत.
हो हो हो हो
फोर्सफुली इम्प्लाय नाय इम्प्लिमेंट नाही होत आपले विचार.
तुमचा देवा देवावरनच विषय निघला तर कितपत तुमची अं विश्वासये देवावर, कितपत विश्वास आहे तुमचा.
बऱ्यापैकी जग जे होतंय जे जे होतंय जे घडतय. ते देवाच्या इच्छेनेच होतय. हम्
ते नाही, म्हजे शंभर टक्के आहे असं म्ह
हम्म हम्म
बरोबर ना?
हम्म.
हम्म तेच, मग मग तुम्ही देवाची कितपत भक्ती करता?
भक्ती वगैरे नाही म्हणू शकत सर, पण माझी श्रद्धा आहे माझा विश्वास हे.
हम्म हम्म हम्म हम्म,
कारण. जी तुकोबारायांनी केली ती भक्ती. जी ज्ञानोबांणी केली ती भक्ती आपण त्याच्या कुठेही. म्हणजे कुठल्याच लेवलला नाही पोहोचू शकत आपण.
नाही त्या त्यांच्या लेवलचा विचार सुद्धा करू शकत नाही आपन. लेवल तर गाठण्याची गोष्ट तर ती लांबच राहिली त्यां ''--'' च्या त्यां''--''
कळ म्हण जर ते कळस आहेत ना तर आपण त्याच्या पायरीपर्यंत पण नाही जाऊ शकत.
हम्, नाहीच ना मग.
असं माझं म्हणणं आहे की, भक्ती वगैरे आपण नाही करत.
हम्,
ठीके सर तुमच्याशी बोलून बरीच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद. थँक्यू ठीक.
ओके थँक्यू.